हॅलो? हां नमस्ते मॅडम मी अ आरती शिंदे बोलतीय आ तुम आमच्या इथे पहिलीत नर्सरी पासून बारावी पर्यंतची अकॅडमी सुरू आहे. आणि म अकरावी हां अकरावी बारावी सायन्स अकॅडमी आहे. म्हणजे आमच्या गावातच हाय मारुतीजमेंट कर म्हणजे सांगितलेलं असं म्हणजे ओपन नवीन झालं एक, दोन, तीन वर्ष झालंय ओपन हून
हां.
मग त्यांनी अ जर ओळखीच कोणीतरी असले तरी सांगा जर कोणाच ऍडमिशन करून कोण ऍडमिशन करू इच्छित असेल, तर त्यांना सांगा म्हणजे सांगितल्याशिवाय कळणार नाही असं म्हटंले मग तुमची मुलं मोठी आहेत म्हणून म्हटलं तुम्हाला सांगू या.
होय होय मी बघते आता मुलांच केलंय एक ठिकाणी ऍडमिशन मग होय, नाय, होय, नाय चालू आहे मुलांचं पण मजेत ते मुलांचा काय निर्णय बदलला तर मग सांगते की तुम्हांला मी.
चालतंय चालतंय तुमची मुलं आता काय करतायत?
माझा मोठा मुलगा आता तेरावी ला आहे त्यो. आता एक, दोन वर्ष त्यान कॉमर्स घेतलेला. मग आता इथून पुढ हे घेतलाय आर्ट्स घेतलाय.
होय काय.
हां. ते जरा बाहेरच्या परीक्षा वगैरे भरतीसाठी
हा स्पर्धा परीक्षा म्हणजे पोलीस भरतीची तयारी वेगैरे चालू आहे.
आणि धाकटा मुलगा आता अकरावीला गेलाय तो पण आर्ट्स घेतलाय. त्याला म्हणायला लागलोय. आम्ही जरा सायन्स ला वगैरे बघूया म्हणून
हा होय म्हणजे सायन्स फील्ड
हा स्कोप आहे ना चांगला ते
हा म्हणजे सायन्स फील्डमध्ये कसं तुम्ही कोणत्या म्हणजे कोणत्याही क्षेत्रात गेला तरी सायन्स केले तेव्हा मागं पडू शकत नाही विद्यार्थी आ आर्टस कॉमर्स मध्ये कस होतंय. की बाबा, केलं तर म्हणजे नुसत आर्टस कॉमर्स केलास नुसत शिकायच म्हणून शिकल्यासारखं होतंय. ते
उग म्हणून शिकल्यासारखं आणि कधी जॉब लागतील तेव्हा खरं ते
हा होय तेव्हाच खरं नाय तर नाही लागलं तर मग काय मग ते परत आणि निराशा मग हे केलं असतं ते केलं असतं बाकीच्यांच बघून ते वाईट वाटतं ना मनाला
होय मी पण तेच सांगत होते मुलांना
जाते ते जाते वर्ष पण वाया जाते ना आपलं हा
नाही बघूया की तुम्ही सांगितलंय बरं झालं.
हा हा बघा आमच्या अकॅडमी ची फी अकरावीची काही तरी चाळीस हजार आहे पण पूर्ण जेईई नीट सीईटी सगळ्याची तयारी करून घेतली जाते प्लस अनुभवी शिक्षक काहीतरी आहेत तिथे शिक शिकवायला आणि मुलांना म्हणजे व्यवस्थित हे करून घेतलं जाते प्रॉपर त्यांच्याकडून तयारी करूनच घेतली जाते.
मी जाते.
हां आणि आमचा रिझल्ट प्रत्येक टप्प्याने भरले तरी चालते एकदम भरले तरी चालते
मग असं एकदम भरली तर तुम्ही अस काय कमी करणार डिस्काउंट वगैरे देणार अस
हा डिस्काउंट सरांना ते विचारून बघायला पाहिजे. अ कारण कसं आहे टप्प्यानं हा टप्प्याना भरली तर कणीय अ काहीतरी दोन हजार का हजार रुपये फी वाढत्या.
होय काय?
हा आणि जर एकदम भरला तर आहे तेवढी रक्कम भरायची असं काहीत आहे.
बर बर
ह् आणि मग नर्सरी पासून चौथीपर्यंत एक सेमी इंग्लिश आणि पूर्ण इंग्लिश मिीडियम ची एक अकॅडमी आहे.
हम्
म्हणजे एका सा ह हा नर्सरी पासून आहे म्हणजे तीन वर्षाच्या मुलापासून ऍडमिशन करून घेतल जातंय तिथ.
ह हा
हा आणि मग आठवी ते पाचवी ते दहावी पण आहेत सेमी इंग्लिश आहे पूर्ण, अ प्लस हे केले जात. आता नर्सरी ते मोठा घट म्हणजे सहा वर्षाच्या मुलापर्यंत आ आठ हजार रुपये फे आहे. मग पहिलीला दहा हजार रुपये आणि तिथ ना चौथी र्यंत दोन दोन हजारने वाढत गेल्या म्हणजे दुसरीला बारा तिसरीला चौदा आणि चौथीला सोळा
अस हाय काय?
हा ते सेमी इंग्लिशला झालं आणि ऑलिम्पियड अकॅडमी आहे तिथं पहिलीला बारा हजार फी आहे.
ऑलिम्पिया अकॅडमी म्हणजे त्याच्यामध्ये काय का येणार?
म्हणजे पूर्ण इंग्लिश मिडीयम सगळं इंग्लिश मध्ये
होय म हा हा हा मग बाकीचे सगळ म्हणजे असं मुलांचं जेवण वगैरे
मुलांचं जेवण वगैरे सगळं अ. म्हणजे तुमचं सगळं घरचंच की घरात घेऊन येताना जे येईल ते.
हा हाच्ाय
हम्म आणि कसय अ म्हणजे मुलांच्या अ आता कशी टेक्नॉलॉजी वाढते ना त्या दृष्टिकोनातून सर्व शिकवले जाते त्यांना
हम्म
त्यांना संस्काराचे धडे दिले जातात अ कस वा डिसिप्लिन मध्ये कसं राहावं हे शिकवलं जात परत अकेडमी पूर्णपणे स्ट्रिक्ट आहे. असं म्हणजे, वेग असं आवाडव काही नाही परत वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात अकॅडमीत वेगवेगळे सण साजरे केले जातात, परत तर मुलांना म्हणजे प्रोत्साहन दिले जाते की बाबा हे करा आपले महाराष्ट्रीयन सण हे केलेच पाहिजे आणी त्याच्याबद्दल माहिती सांगि जात म्हणजे मुलांच्या मना राहत नाही ते मुलांना कळ
होय होय आणि मुलांना आतापासून ते संस्कार दि शिवाय करणार पण नाहीत ना पुढं आपल्या सण वगैरे काय
स सगित जाते त्यांच्याकडून करून घेत जाते आता परवा काय बेंदूर झाला महार कर्ट. त्या मुलांच्याडून म. ाती बैल करून घेण्यात आले शेती म्हणजे माती वगैरे सगळे आम्ही पुरवली. ह मग मुलांच्याकडून बैल कसा करायचा हे सांगून त्यांच्याकडून बैल करून घेण्यात आलं. परत वडाच्या. पानाच ते तोरण करून घेण्यात आलं लावण्यासाठी.
हो काय.
होय परत पर्यावरण दिनानिमित्त रॅली काढली होती मुला. वेगवेगळे चार्ट देऊन संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी.
पोहचण्यासाठी हा.
परत आणि काय चालय आता इथं आमच्या. ड्यात रवी स्मार्ट एज्युकेशन म्हणून एक नवीन आणि अकॅडमी चालू केली या वर्षीपासून. मग तिथे निवासी मुलांना म्हणजे जी रा.
राहणार आहेत हा हा मी तेच विचारणार होते राहायसाठी ती सोय आहे का म्हणून.
हा मग ते ह्या वर्षीपासून सुरुवात केल्या मग प्रत्येक अ ह्याच्यानुसार क्लासनुसार मुलांची फी वेगळी आहे. हा म्हणजे पाचवीला किती. ती पन्नास हजार सहावीला पासष्टष्ट सातवी ला पंच्याहत्तर अशी काहीतरी आहे. पण राहणं खाणं. हा इचलगंजी पासून एक चार किलोमीटर अंतरावर टाकोड आहे.
बर बर.
हा तिथे केलेय. मग कसय राहणं खाणं पूर्णपणे घरगुती. कती जेवण त्या मुलांसाठी.
हम्म बरं
सुद्धा तिथच म्हणजे त्या ह्याच्यातच ऍडजेस्ट केलेय स्कूलमध्ये.. अकडत म्हणजे रूम्स वेगळे आणि क्लास रूम्स वेगळे केले.. आणि पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात शेत.. ती आहे त्या ठिकाणी अकेडमी आहे ती
हा
परत मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात परत. त्यांच मानसिक, शारीरिक पूर्ण शारी-शारीरिक दृष्ट्या पण ते असं प्रबळ काय हां सडेवाव यासाठी अ वेगवेगळे कार्य काय ह हा खेळ घेतले जातात, खेळ घेतले जातात. हा ते पण घेत जात त्याच्यासाठी आम्ही वेगळे बाहेरचे शिक्षक बोलवले आहेत‌. म रोज सकाळी दोन तास ते पहिला करून घेतल जात आणि म त्याच्यानंतर जे तुमचं अ म्हणजे रेग्युलरचे जे क्लासेस क्लास असतात विषयानुसार ते घेतले जातात संध्याकाळी आणि एक दोन तास क ट्रेनिंग दिलं जात परत आता एआय नवीन तंत्रज्ञान आलय त्याच्यानुसार त्या बेसिस नुसार मुलांना शिकवल जातय
हा.
अकॅडमी पूर्ण चांगलीय शंभर टक्के निकालाची परंपरा आहे रिझल्ट शंभर टक के लागतो मुलांना मार्क सुद्धा चांगले पडतात जवळ जवळ प ना पंधरा मुलं नव्वद टक्केच्या वर आहेत ह्या वर्षी
होय सर चांगला रिझल्ट लागलाय कि म
होय पंधरा मुलं नव्वद टक्केच्या वर आहेत म आणि बारावीची अ कित ती हां सहा मुलं अबोव एट्टी फाय आहेत.
म्हणजे?
म्हणजे पंच्याऐंशीच्या वर सायन्स ॲक् सायन्स वाली.
सायन्स वाली व्हय.
हां म बघा वीच्या होय रिझल्ट चांगलेय, शिक्षण पण चांगलाय, विचार करा
करते की मी पण विचार करते आम च्या इथ पण आहेत लहान मुलं वगैरे त्यांना पण सांगते. जरी काय झालं केलं तर म तुम्हाला कॉल करते की मी
हो. चालतय की एकदा खर नक्की विचार करा मुलाच्या भविष्याच हे हाय जर झालच तर होऊनच जातय आणि होय चांगलं झालं तर काय शेवटी त्याच चांगलं होणार हाय पुढे जाऊन मग काय सुद्धा
एकदा येऊन जाते की तुमच्या अकॅडमीला.
चालतय चालतय एकदा येऊन व्हिजिट करून जावा‌. सरांना भेटून जावा कधीही या सर असतात, आम्ही असतो.
बर बर आमच्या इथं पण आहेत भरपूरजण नर्सरी म्हणा आणि बाकी बाकीचे पण म्हणा जर काय झालं तर सांगतेच की.
बर बर चालतय घ्या नक्की सांगा मग हा हा जेवण झालं?
नाही अजून करणार आहे तुमचं?
आ आता करायचं. चालतंय ठेवू का?
हा हा